हो काय करायल्या...
बसेल आहे आता...
जेवणं गेवण झाल का..
जेवणं...
हम...
शेतात जायचंय पण पाऊस चालु आहे...
हां.... काय भाजी खाल्ली....
ते..
हो का.... भारी आयटम केलता मग आज...
काय करते आता बाई भाजीला पण काय करायचं... म्हणजे कापने ते कापने...
शनिवारचा उपास नाही तुम्हाला...
शनिवार नाही धरत मी गुरुवार धरते... हम्म काल होती न चतुर्थी..... तुम्हाला, तुम्हाला असेल ना...
हां...
हो का....
हम्म
जाणार आहे वापस येणार आहेत का ते..
नाही हो नाही येत पाऊस....
काळा भंगार उठला हो मागुन...
हो लय च पाऊस आला...
आपल्या लोणी ले चालु‌‌ होईन लगे पाच दहा मिनिटात...
बाई मग जात नाही आम्ही बी...
नका जाऊन मा जाऊ ना होईन ना... चार वाजता घेऊ पाच वाजत हो जाई... अरे पण आता पण ओलच असा ना तुम्ही ना ग पाह ना किती...
जाऊ द्या मग नाही जात आम्ही आता गंध आट्टा केली आम कपशी...
लावूनच आता या पाच तासवर..
नव्या खं दिवशी उद्या
कोणीत नाही दिशान मला वावरा म जाताना..
गेन येन साौतिका कू भारतिका कू...
ते कामदार बाया आहे त्यांची काय बरोबरी करशन तुम्ही..
हम्म देऊन ठेव गेले शाळेत...
हा गेली हो सकाळीच.. देऊ गेली आजबंटी निगाला त्याची पोर नीघाली सोबतची पाऊस होतात. ह कनडला लावेल ते न आता क्लास.
कायचे बारवीचे.
अकरावीचेेचे ते दुसरं काहीतरी घेतलं त्यांना आता इंजिनियरच काही ते हाय चालू त्याच, हम्म. इलेक्ट्रनस कोर्स वाटत सायन काये काणू बाई हे आपला कमप्युटर कोर्से. हम् मग कोणच तरी एक करणार तो मग की दहा दिवस असते म्हणेज तुम्ही जाऊन येऊन करा. तुम्हाला कोणच पटत पा. तीन पोरय ना आपले ईडले. एक गणेश भेंड्याचे, एक बबू भाऊ, याचे नि एक होये.
हा.
हा एका गाडीवर जातना आज तेनाही म्हणले मग हे पण कुठे गेला.
जाऊदे लई पाऊस आला आज बरं झालं नई गेले.
लांब जााणे ना रस्ते खराब तिकडे.
दररोज जाण लागत का?
चांगलं मग तीदच रूम पाहून तीदच राहणारे.
मग एक रेनकोट घेऊन द्या त्याला.
ह हाव ना रेन कोटच घेणेन आता आज आणलं तर बरं होईल. त्याचे पप्पा गेली कोलंबीला.
हा ना पाणी पावसाच. हा. गोविंद भाऊ
ते तुमच्याकडे पाह ना कुणी.
हम्म
ऐतका त पाऊस आला आपलं बोडख वाऊन जाई एवढा उठला.
जेवढं करच पाडण तेवढं खरंच
जाऊ द्या तुम्ही जाऊच नाका बाई.
हाव ना.
इकडे साप वाटूरायल पण जीकडे वावरे तिकडे चांगलं वाटूरायल, इकडून पायल का भेवच वाटू राहिलं. ह वईट लनग आपल्या कोंदडीला
हम्म.
किच गाणंच करत काणू बाई.
तेस नाव लईच अवघडे. काय? त्याला कडलावेल असेल मधून.
एंत का
जर मग मागाईच घर लय भारी झालं हो पण,
घेता का चौदा कोटी मध्ये,
चौदा कोटी लागली का,
मग या कोटी काही लागेले
लागली अस असंई मागे नावर सगळ्याला एखादा मग बांडलं पैसा येतो.
मग,
जत बर आपलं जे ते काम मग, मग करू कायतरी आपण, उद्योग पुड
हव,
घर का,
हम्म! जागा जागा केयला लाग तो सोरची घेऊन घ्या बाई. बारीर आहे नाम्हाला शेजारी किती मोठी जागा पडेल ये
प्लॉट पाडीत नाही तुमची मावस सासरे,
हो ना आपण म्हणून,
म्हणून पा पाहिलं र
वाक वरल ते त्याला भारी होईन तेवढं दोन दोन चार चार करू माऊन जाईन. होर जगाय गल्लीत आपल्या गल्लीत संमती देत नाही ना. नाही का ना दुसऱ्या माणसाला बीमारी काण किती पाणी तुमला भई मोठा पाऊस मागचे, जिम जिम चालूये नुसत होव हुशेला आवत, ते की हबाईच्या चांगल होत अंगुठ आ तू ला आल म्हण जेवायला अ लेट बंद करेला त लेट लावला तस चालला सुरू सुरू म्हणे बारून मध्ये चालला होता किचनकड.
आना सांगतहुत्या.
मागच्या वर्षी पाहिले तुम्ही किती ऊन पडता येते, बाथरूम मध्ये जेण्या व जेण्या ना शेवट एवर पाण्यातून ब्याशी चसळसळ जईल दारात. पुढं बी, मी तयार होते. बाई तिथं, आं, नाळ्यामध्ये सुरुवन जाते ते, येस नावा. त्याच चालू असल बेगनवर जात नाहीई ना जाऊ जाऊ तुम्ही
पोसले असन,
झरी व याच्यारा आलावात लोणीवर आलाल की हम्म. लणीचा दिवसाचा निवत नसे ना आला अजून, हम् बया काम त्रेपन च झाल्यात आ तशी गा रात्री पण, बाराला बाराच्या पुढे निवेद जातो.
आलच आज
चाल मलाबी दळण करणये. हा मग आपल्या काय. सकाळी सकाळी बांधले जातात आपल्या रोड वर आली ना ती आता.
यांना यांना भारी होती ती पुणा जवळ ह पुणा जवळ.
त्याला काय शॉर्टकट होता वाडा. तर ते आपल्याला बी काही काम नाही आता आपल्याला बी नीेते.
गम आता किती बाहे येते त्यांच्या वाड्यातून.
तुमची गिरायीक ईकडून येते म्हणून. बोलल्या असंन ती. त्याला नाही आवडत ते का आपल्या वानी का? त्यांला त्यांच्या वाड्यात कोणी कशी ला आवडत नाही
हम्म तिघा मंदा वई त्यांच्याच वाड्यातून आली
तली कावला पाण्या वसू जेबदाम नलोकालचा त्याच
म
वई माते कोत्रे ब हम मला ते पाणी पावसाचे आहे ग ती बाईबी मुंबईला होती बा किती दिवसाची नाज वारली कि दही नाही आता पाहणे पाहच
हो मा त जि
हम् आझ पोराचं लग्न नाही झालं ब
हम्म हम्म
खरंच नाही झालं इपोर की म्हणे ना राणीची माग घाल दिल पोरगी म्हणेन तिला येरली ाव सबालगावची पण मंग ते काय झालं कोण बी यांना काही विचारलंंतनांत त्यांना प्रश्न विचार
राणीची मावास भाऊ अस नाही म्हणलं मावास बई की मावाज बावाजी बाई कुस नाही मिळल्या सन
पर्गस नाही म्हणली ती म्हणजे काय झालं याला विचारलं शेती किती आहे याला काही सांगत चाला नाही ते म्हणे परर्ग बोळ मग त्याच्यान मुडलं होती
हम्म हम
काय करत होते
हजार च कोण वरी शेती भरपूर दयला त्याला काही सांगतो नाही आली आता एवढं काही शेतात जात नाही रे शेतीला येतना मग त्याला गुरुमळ दे त्याला कुठे सांगताले डायरेट तुम्हाला शेतीती
ती एकदम विचारल्यावर नसल सांगता आला हो ते माहित नसल
च माहत नाही असं ह त्या पोरीच झालं ना आता लग ना हम्म अजून ते बराच नाही झाल मग त्याच्या नशिबात
हा
जर ना तर होईल पण मग आता माई झाला असत जर झाला असत
हा तेस
गेली माय मार
हम्म म सा दिखा वल्ि दिखाय म
तुमार साध का पुष काय चिंतल लागलीलेवी
म घरी म चल त तेरी मी नाही ऐकलं त्या मी जाताना म्हण देतलं बशणारी त्या माहेर पाहिलंच नाही बादलाला गेले ग
ह का हम्म हम्
याच्यापेक्षा दत नको कं अस
काय सांगत नाहीेत म्हणा आता
हम्म
जोळत गिर्यात नाही तो आपल्याकडं काही काही ठिकाणी ढगफुटी झाली बाई मग घाटनाराला झाली का बस कुटी झा सुरुवात झाली सुरुवात झाली आता
करा मग आराम
आराम आता काय करणचे ना हम्म